हॅलो? हा, नमस्कार ताई.
हॅलो?
हॅलो? येतोय आवाज? हॅलो?
हॅलो?
हॅलो? येतोय आवाज? हा नमस्कार.
आवाज येत?
हो येतोय, येत-येतोय, हॅलो? हॅलो? हा काय म्हणता, कश्या आहात?
आवाज नाही येऊन राहायला, नेटवर्क इश्यू ये का?
हा, आओ रेंज नाही ये ना?
हो, इकडे पण नाही आहे, बोला.
हा, तेच तर, कशा आहात?
बरीच, ह्हणं ह्हणं.
हो. पाऊस पडे ना, आज दोन-तीन दिवस, हो आम्ही पण, मजेत सगळे.
ली आहे. हो, इकडे आज, ऊनच होतें दिवसभर. हम्म.
आमच्याकडे आहे पाऊस, तीन दिवस झाले. कन्टिन्युच
पाऊस ये, तिकडे तुमच्याकडे?
हो, हो. त्यामुळे कुठे जायला होत नाही घरात बसूनये नुसतं.
हो का, ना आज इकडलं वातावरण थोडं व्यवस्थित आहे मुली वगैरे शाळेत गेल्या होत्या.
हो का, माझ्या मुलांना आहे घरीच पास ठेवलं. कुठेच पाठवलंच नाही. बाकी बाकी असं काही वाटत नाही हो पाठवायला पण ते पाणी पावसाचे खड्डे वगैरे. ते नको वाटत चिखल सगळा.
तिकडे मग धणाचं वगैरे शेती वगैरे रोन वगैरे घे पकडले असतील ना?
हो आहेत ना आहेत. आमचं तर काही नाहीये शेती वगैरे, आमचं काही नाहीये.
नाही आता ते चालू होतील नाही का जसं आता पराठी लावणं धाणाचं. शेतातले काम.
तुमचे तुमचं असेल का शेत वगैरे का?
हो आमच्याकडे आहे शेती पण गावाकडे आहे.
गावाकडे, अच्छा, म तिकडे असत असेल तुम्हाला माहि ती असेल म्हणजे सगळे असे.
अ हो फारस तेवढं नाही पण आहेत. पराठी वगैरे कशी लावायची धान वगैरे कसा रोवायचा.
हे शब्द मला आता नवीनच आहेत सगळे. पण हो, असं शेतातलं काहीच माहिती नाही मला असं.
हो का, नाही मलाही तेवढ तेवढं नाही आहे अनुभव त्या गोष्टीचा. पण आता लग्नाला आता पुष्कळ वर्ष झाले त्याच्याने थोडा बहुत अनुभव आहे.
हा, मग कसं ते बा तिकडे राहून राहून मग थोडीफार सवय होतेच की नाही? बरोबर आहे, हे चांगलं आहे.
इकडे मग काय होते मग असं
आमचं काय आता इथे कसं फ्लॅट सिस्टम आहे ना हो असं काही आम्ही बिल्डिंग मध्ये असल्यावरती काही आहे, शेती वगैरे, पण आम्ही राहतो तिथे कस द्राक्ष वगैरे आहेत चांगले. द्राक्षांचं चांगली मिळतात द्राक्षे.
का जास्त आहेत?
हा डाळिंब मिळत चांगलं. म्हणजे असे फळ वगैरे मिळतात चांगले, पाऊस पाणी चांगलं होतं न म मिळत चांगलं असं.
हो का, आमच्या इकडे धान्याचं उत्पादन भरपूर आहे, पराठीचं नाही का काप पूस, धान, तुरी, सगळं नाही का चणा वगैरे सगळं उत्पन्नच आहे इकडे फळ वगैरे फार कमी आहे.
हो का पण हे धान्य सगळं चांगलं आहे ना पण.
ह.
ते असल तरी तीच खरी समृद्धी आहे आपली. तर, तीच समृद्धी आहे. आणि आजकालची पिढी जरा त्यापासन लांब होत चाललीय पण मग त्यांना सगळं हो सगळं माहिती पाहिजे हल्ली सगळं ते होन मग फोन आणि टी व्ही त्यांना दुसरं काही नाही सुचत.
दुसरं काही नाही समोर जेवण नसलं तरी
जेवण असलं तरी तरी फोन पाहिजे जेवताना सुद्धा. आणि आप आपल्याला आपल्या वेळेस फोन म्हणजे काय ते माहिती नव्हतं आपल्याला. फोन काय टीव्ही सुद्धा नव्हते कधी आपल्याला तर. आता सगळं मिळालंय या मुलांना तर
आत्ताच्या लेकरांना फोन दिल्यावरच ते जेवतात.
हम्म.
टी. व्ही चालू ठेवली तर ते जेवतात कार्टून पाहिजे त्यांना. हो ना आपल्या वेळे कुठं का काहीच नाही.
काहीच नाही टी व्ही, फोन काहीच माहिती नव्हता आपल्याला.
तेच तर.
जे आहे ते खायचे तर खा नाही तर खाऊ नका.
हो न आताचे मला हे पाहिजेच बनवून. आताच्या आता दे बनवून.
हो मग ते पण त्यांना रोजचं नको असतं रोज वेगवेगळ पाहिजे.
हो.
त्याले ते बाहेरचे पदार्थ त्या कमीच असतात का? ते काय मोमोज बनवून दे, पिझ्झा
नाही ना.
नाही ना, त्रास होतो, खूप त्रास होतो.
बाहेरच
अ नाही किती वातावरण खूप खराब आहे. आणि सगळीकडे ते माशा, डास त्यामुळे ते किती त्रास दायक सगळे आजार पसरतात नुसते. नको वाटत खान तरी पण मुलांना काय ते पाहिजेच असतं मग ते खाय खाण्यापेक्षा बाहेर खाण्यापेक्षा घरी बनवलेलं काय आपल्याला त्रास होतो पण मग काय जाऊ देत ते आपली कामं सोडून बनवून द्यायचं त्यांना. त्यांच्या पुढे काय? मग
दिसतय ना.
माझी मुलगी बघा ऐकूनही म्हणते पिझ्झा बनव आता.
हो का माझ्या मुली सहसा ते पिझ्झा वगैरे नाही काही बनवायचं तर घ घरीच बनवून खातात.
हो हो. ते बरंय चांगली गोष्टय म्हणजे घरचं उलट चांगलंय. कि नाही बाहेर खाण्यापेक्षा मग. बाहेरच नको वाटत ते बरोबर आहे. अ काय म्हणता अजून? हा मुलगा आहे मोठा. आणि आता मुलगी ही छोटी हो. हो तिची मस्त स्ती चालूच असते दिवसभर आज ते पावसामुळे तिला पाठवलं नाही शाळेत. मग आहे घरीचय.
हा हा हा आमच्या इकडे आज, मस्त ऊन निघली आहे. पाऊस वगैरे नाही आहे आज इकडे. भाजीपालाभरपूर महाग आहे.
हम् खूप महाग हो भाज्या. तर असता खायला गेलं की बापरे बापरे. ही घेऊ काय ती घेऊ काय ते भाज्यांचे भाव बघूनच नको वाटतं घेण. काय खायचं माणसाने सांगा?
हो हो ना तेच ना.
मग आज सगळ्या सगळ्या याच्यातच महागाई वाढलेली आहे. काही स्वस्त नाही महाग. सगळं काही आहे, भाजी घ्या धान्य घ्या काही घ्या. इकडे महाग आहे. हो ना. हम् काय म्हणत अजून?
मल कटला काका
मोबाईल मुळे काय होतय. सगळे मुलांना आपलं हे संस्कृती कळत नाही हा हां.
फोनमध्ये तर माहीत नाही.
अच्छा! काय होतय, कोण? आवाज नाही येते का? हॅलो.
हॅलो येत आहे आवाज.
हा हा मला येतोय मला येतोय.
ह ते थोडस टच होतय ना त्याच्याने हे झालं, बोला काय म्हणत होत्या.
हा काही नाही म्हटलं आहेच ते मोबाईलमुळे. आपली संस्कृती मुलांना कळत नाही आपले मुलांनाही सगळे. किल्ले वगैरे असं फिरवलं पाहिजे मुलांना त्यामुळे त्यांना. कसं आपली संस्कृती कळेल त्यांना. पण हल्लीची मुलं बाहेर जायचं म्हटलं की नुसतं. ट्रेकिंग पाहिजे त्यांना, पण त्याच्या मागची माहिती नाही बघत ते.
हो
आले भाजीवाले आले तुमच्या इथे.
हो इकडे आले आहे, खांदे आणि आलू घेऊन.
अच्छा मग असं रस्त्यावर येतात भाजीवाले, असं बाहेर येतात का?
हो इकडे येतात, भाजीपाला वगैरे नाही सहसा.
हा हा
एखादी वेळ येतो, पण ते कांदे लसून कां आलू वगैरे येतात.
हा हा हा हा तेवढं घेतलं तरी बाकीच भाजी आणता येतं, हे कसं कांदे बटाटे वा भरून. ठेवलं म्हणजे मग काही वाटत नाही लसून..
ताई इकडे येतात सा आता या सीझनमध्ये नाही का ते मग कणस नाही. ते मागायची कंस हा ते मका कणीस, डाळिंब, केळ, असे विकायला येतात टोपल्यामध्ये घेऊन बाया.
अरे व्हा चांगलं आहे. त्याच्यासाठी कुठे जायला गरज नाही अस रस् घरीच दारावरच आले की कि ते छान वाटतं.
हो.
तिथल्या तिथे घ्यायचं आणि खायचं. कणीस तर खूप छान वाटतं ह्या पावसाळ्यात खायला.
यातल कणीस खूप चांगलं वाटते.
हो छान गोड त्याला भाजून तिखट. मीठ लिंबू लावून तर खूपच सुंदर हो खरच आहे.
चे वडे वगैरे मग बनवता का तुम्ही.
हा मी करते ना त्याचे ते दाणे काढून ते थोडेसे उकडून घेते. मग त्याच्यामध्ये मग थोडस उकडलं की थोडं मिक्सरला असं. थोडं जाडसर वाटून घ्यायचं त्याच्यामध्ये. थोडस डाळीचं पीठ आणि मग आलं मिरची. आल्ल लसूण पेस्ट अस घालून. चिरून थोडस मग ते मिक्स करायचं थोडस पाण्याचा हात लावून. आणि त्यास असे भजी सारखे करतो आम्ही खूप छान लागतात ते.
हो का.
हो म्हणजे सकाळी नाश्ता वगैरे केलेय ना. तर आम्हाला पावसाळ्यात तर असता आठवड्यात नाही एक दोनदा करावेच लागतात. मुलांना आवडतात ना हो आणि . ह्या दिवसाच चांगलं आहे ना खायला.
हो इकडे भजे ते ते तुम्ही भजे म्हणताय ना ते नाही इकडे इकडे नाही का ते मग. त्याचे वडे बनवतात. म्हणजे जसं तुम्ही बॅटर तयार केलं तसंच बॅटर. पण आता ते भज्याच थोडं पातळ राहते ना. ते थोडस जाडसर करून नाही का ते वडे बनवतात इकडे. तीळ वगैरे तीळ ओवा वगैरे टाकून नाही काही. वड बनवतात त्याचे मक्याचे कोवळे दाण्याचे नाही का हा.
हा हा.
मी भजे बनवता ना इकडे वडे बनवता त्याचे. हा हो हो तळूनच पण थोडसे क्रिस्पी. क्रिस्प नायका.
हा मेदू वडे करतो तसे का.
हा हा हा तसेच. छान वाटतात ते.
हा बर ते करून बघायला काही हरकत नाही असं. म्हणजे चांगली पद्धत आम्ही भजीच करतो म त्याची. मुलांना आवडते ती तळलेली. कधी कधी कांदा घालते मग कधी कांदा नाही घालत असं करून मग ते. सारख करतो आम्ही . ते वड्यांच चांगली आयडिया म्हणजे चांगला पदार्थ होईल अस. थोडसं घट्ट भिजवायचं का ते.
हो थोडस घट्ट भिजवायचं त्याच्यामध्ये शायत तांदळाचं पीठ. वगैरे टाकता येते क्रिस्पी येण्यासाठी नाही का. थोडस म्हणजे ते असं पकड पकडासाठी नाही का जसं भज्याचं कसं आपण बेसन टाकतो. पण थोड त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून थोडस
हम्म, चांगलं आहे तसं करायला काही हरकत नाही. मग त्याच्यासोबत चटणी लोणचं काही पण चालतं मग.
हम्म, कोणाचा फोल येतोय काय माहीत.
फोन येतोय का?
हॅलो.
हॅलो.
हा
हॅलो. येतोय ताई आवाज?
हॅलो.
हॅलो, एक फोन येत होता, हा बोल ना ताई.
हो का, हा तेच म्हटलं त्यांच्याबरोबर मग कस चट नी, लोनच, काही पण चालतं तुम्ही एक काम करा ताई तुम्ही आता कट मी कट करते तुम्ही मला करा आता.
अ मी पाच मिनिटांनी करते मग तुम्हाला पाच, पाच, दहा मिटांनी करते. हो ठीक आहे चालेल.